हॅलो बोल की
काय करालस हा बोल पाहुने नाही ग गल्लीतले आले ग
गेले म? हो म मला चहा पिऊ वाटाय लागला अन बिस्किट पण आहेत आमच्या कडे
पाच पाच मिनिटाच एक करूया काय दहा मिनिटाचच
पाच पण करूया तस काय प्रॉब्लेम नाही आता असं पण माझ तीसरे झाले
आं
सगळं केशरीच व्हायलात मग किती पण मिनटाचं करूया
पाच- पाच मिनिटाचं करूया हा
कंप्लीट झालेले कणी हेजा आधीचे टास्क सगळे येतील यात याच्या आधीचे जे कम्प्लीट आणि पैसे जमा झाले ते सगळं माझ ग्रीन आहेत हो आणि टीक पण झाले आणि आता जे ऑरेंज ते पहा ना घड्याळ घड घड्याळ म्हण नाही त्यापर्यंत पोचलेलेच नसते अजून त मला का वापस ना तेच सांगलं तर तुझ जमा नाही सगळया तर किसरे झाल्या
हम्म
माघ यांच्या आधीचे सगळे ग्रीन आहेत आणि टीक पण झाल्यात, हे कष्ट अस काय ज्यात सगळीच्या सगळे केशरी आहेत
मला पण काय कळण झालंय बाय कुणालाच माहित नाही आहे प्रीतीला पण माहित नाहीय ना
रिकामा ऑडिओ स्क्रीनशॉट पाठवू का मॅडमला मॅडम एक केसरी काय आलय म्हणून दहा दहा मिनिटाच कॉल करून पण
कुठ ग्रुप वरती? हा चालते की
रिकामा ऑडिओ
चालतय की,
रिकामा ऑडिओ
बोले मग मेस इन्स्टिट्यूट कस आहे ग, म्हणजे त्याचा कट ऑफ लय आहे काय मेस इन्स्टिट्यूट पुणे
रिकामा ऑडिओ काय
मी एस
एम ए एस एम एस काय म्हणाले मॉडल इन्स्टिट्यूट हाय काय ते
नाही नाही.
मग मग कुठलं ग
हूंअं
त्र्याहत्तर काय किती हाय बई कट ऑप तेचा
हा मग.
असंच ग्रुप वर डिस्कशन चाललेलं म्हणून विचारल सहज ती पोरगी विचारालती मेस इनस्टिट्यूट ज
हम नाही जे ग्रुप वर नाव नवीन आहे की लगेच चाट जी पी टी नाही तर गुगल ला सर्च करते.
व्हय सगळी तसच म्हणत्यात म मी म्हणलो तीला स्पॉट रॅन मधन भेट हं भेटल ये म्हटलो.
तुला किती हाये मार्क विचारायच मग. आमच्यात तसबी हिंदीत बोलत्यात ग आं ग्रुपमध्ये लय जण असे हायेत असं म्हटला म्हटलं. अग आमच्या ग्रुपने लई भाषा हाईत नाईट क्लास माडला मागच्या वर्ष लॅप लाई करून ठेवल्यात एक नाईट आणि स्मार्ट टी सी एस च कणी अ कोड्स् व्हय ज्यातेनियमस ते पण स्वतः करवत्यात आणि जॉब पण देत्यात. गरीब मुलांसाठी हाय ते. तेला माक - - च्या वर्षीच अप्लाय करून ठेवलोय. तुला काय झालय? बोल कि म मी मेसे इन्स्टिट्यूट बद्दल आणि काय?
काय तर बोलालतो अगं विसरलो अगं निवांत
मला प्रीतीन फोन केलतिया अंजलीन कोण हा मुंबईचे प पुण्याचे कुठलं कुठलं कॉलेज काढले असते तर मला जरा पाठव म्हणून
म तिला मला वी
ह
तू तू म्हणायच विचार
कोण गाण म्हणालय ग बापू?
हाडे मोबाईल लावलाय आई म्हणाली गाण हाय होय ते नाह बोललो नाय
पाव्हणी गेली काय? फोडणी भाज हा शिजवून शिजवून घेतलो असतो सोड नाही नाही मीच करणार दुसरं कर दुसरं कर कि तोपर्यंत किती उशीर लावल्यास मग दुसरं कर की
तू कुठल्या कॉलेज सर्च केली नाहीस अजून
कायबाई सर्च केलं होत तेच यायल्यात सपलं म्हणून सांगितल्यात आता त्यान कॉलेज
हा
कुठ आलय सर्च करायची प्रीतीला जरा तुझ कॉलेजांची लिस्ट पाठव एक दोन एक दोन पाटीलच्या जवळचे ती सोडून पाठव
हम्म बर बर
तर मलाच आता डी वाई पाटील वर डाऊट यायला बग
मला जे भेटते ते प्रीतीला निवांत भेटतय
नाही असती कॅटेगरी
किती? कुठली?
ती
मग एस टी माझी एस आ माझी होय तिची ओपन हाय.
भ्या कल्याव
बरोबर
तुझा पाठ झाला नंबर मला.
ह चालतंय की हा हा ठेव. मी करू नव आता मी करू नव आता.
ठेवू नव काय बोलूया?
करू नव आता?
बोल बोल चार मिनट राहिल्यात. बोल
म आणि मी केल्यावर दहा मिनिटं बोलायला.
रहु दे कि ओ मग
एक तू काय कुपण घासाल्यास वाटतं? हम्म मला कसं कळालं?